हॅलो हा हॅलो हा जेलू हा तुम्ही या
होय जेऊन भांडी वगैरे घासून बसलेलो
हा हा वेळले कवा
होय त आ न जाऊ ते
हा हा सकाळी ना असला असेल हात आहेय आहेत की मुलगी
होय
हा
शाळेला गेली नाही
आा
शाळेला
शाळेला नाही गेली आज आज हे दुकान आहे ते दुकान नाटक चाललं त्यानचं
हा हा शाळा झाल्या की चालू
होय वय झालं की जातायत रोज आजच गेली नाही त
ह झाली का शाळेची खरेदी तरी
होय होय झाले सगळं तिझं शाळेतच हे केली तर फी भरून हे करू ना कपडे देणारऱ्या शाळेतच
कुठल्या शाहाळेला घातलाय
जर आंबोला घातले
होय
हम्म
शाळा चालू झाली की सगळ्या गोष्टींची गडबड
गडबड होय
दुसरं काय डोक्यातच येत नाही मुलांचं पण रुटीन बसते हो शाळे मु ह तर सुट्ट्या तिकडं फिरायचं तिकडं फिरायचं हे करायचं झोपायला टायमिंग नाही उठायला टायमिंग नाही
टग होय घरात असल तर लै जम त्या्यात गप् शाळेत गेलेलं असत शांत असते
होय ते सगळ्या कस नियमात होत ना त्यांच्या शाळेला जावा अभ्यास करा सकाळी लवकर उठा होोरा दफ्तर भरा हे नाही ते नाही हे घ्या ते घ्या चालू राहतेय ना आणि शाळेत कस शांत राह चांगलं शिकत्यात पण चांगलं घेऊन पण येत तस घरात राहिल्यावर सगळे विषय बिघडतात एक तर आता त्या मोबाईल निघल्यामुळे मोबाईलच घेऊन बसा जेवताना मोबाईल जेवताना पण मोबाईल बस असताना पण मोबाईल दुसरं काय मुलांना एक समजणच झाले ते पालकांचीच चुकी आहे म्हणायची वेळ आल्यात घेऊन बसतस ना शांत घे आणि बस अभ्यास होय अभ्यास ऑनलाईन यच होय मोठीच करायला आल्यात म्हणल्या लहानांना काहीच बोलता येत नाही
कायच येत नाही होय दमद म्हणतायच घी मोबाईल बस
होय आणि आता पाऊस चालू झालायच की तर अजून पावसा पावसाळा चालूहून पाऊस नाहीये
नाही
पाऊस येतोय काय मात असं वाटायला अजून उन्हाळात चालूय
चालय होय
आम्ही लहान होतो तेव्हा कसं शा शाळेला चालो की पावसाची सुरुवात असायची
होय
शाळेला जायच तरी पाऊसच नाही छतरा्या नाही काय नाही अजून पराना गरमी हाच
कायच होन
शाळा चालू झाल्या स जून महिन्यात चालू झाल्यासारखं वाटत ना शाळाच फक्त चालू झाल्यासारखं वाटायला
ह् ह ह
होय पाऊस तर खूप आयुष्यात इम्पॉर्टंट आहे शाळेबरोबर र शाळा चालू झाल्या बरोबर पाऊस पण चालू झायलाण व्हायला पाहिजे होता पाऊस पडला तर सगळ्या गोष्टी पुढे व्यवस्थित येत नाहीत
होय नाही होय आता पिक हे ते केलं अस भात येते त्याला पोच लागते सगळं
होय आणि आता भाताला पण म्हणाने आता खरे पिक अस तर ते पावसावर घेत्यात ते पिकांना तर अजून पेरण्या नाहीयेत
नाहीयत होय
पडलं तेव्हा ते पेरण्या करणार बियाणे घेऊन ठेवतात माणसं ते सगळं काय काय करून ठेवत्यात खरं पाऊस नाही नसल्यामुळे तेचं की धुवातीवर येतात ना तुमचं भात तेन पण त्याला जरा सुद्धा पाणी नाही आमच्या इकडं खरीब पिक असत्यात पावसाळ्यांत घेत्यात तर अजून पाऊस चालू नाही, त्यामुळे अजून काय पेरण्या
हा
पडायला पाहिजे खरं सगळ्या शेतकऱ्यांना ओढ लागलीया आता पावसाची
पावसाची होय त्यात काय आँगस्ट म्हणाल्यात की टीव्हीत सांगाल्यात
सांगा लागल्यात आता येईल तेव्हा खरं आता पंधरा दिवसाच्या पाठीमागं पडला होता, बघा पाऊस भरपूर पडला असं वाटलं झाला पाऊसा
होय चालू होईल असं गार झालत तेवढंच
होय त्य तेव्हाच आता आणि परत गरमी चालू झाली
हम्म
माणसांना काय ऊन पण सहण होत नाही, पाऊस पण नाही, थंडी पण नाही असं होतय खरं प्रत्येक ऋतू हे माणसाला ती म्हणजे पाहिजेतच त्याशिवाय पुढच्या गोष्टी होतंच नाही आता पाऊस नाही पडला तर आणि धान्य महाग
होय होय आता सगळं महागाईच आहे, आता आणि जर डब्बल तिब्बल
आणि जरा डब्बल कमीच काय होतंच नाही घ्या
हा होय हम्म हम्
आणि पोरांचे कसं शाळेचं सगळं व्यवस्थित रुटींग असेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्यात
होय होत्यात होय
सकाळी आवरून शाळला घरातलं आवरून खाऊन पिऊन स्वतः स्वतः सगळं आवरत्या शाळेला जात्यातिथून आल्यावर परत आणि संध्याकाळी स्वतः स्वतः आवरून खाऊन पिऊन अभ्यासाला बस त्यात अन कंटाळा आला की झोपत्यात व्हय क्लास आणि त्यामुळं जिथल्या तिथं राहत्यात पोरं आणि असं उनाड मुलगा माझा आठवीला हाय, मुलगी सातवीला हाय.
हा हा मोठे आहेत की
होय, तुमचे लहान आहेत काय?
होय एकटीच आहे लहान आहे दुसरीला हाय आता
एकच हाय व्हयं
हो एकटीच आहे अजून हे झालं नाही आणि अजून
लहान मुलांना आणि शाळेची ओढ नसत्याच सवय लागलेली असत्या मम्मीच्या जवळ बसायची ते शाळेत दोन, तीन तास त्यांना नकोच होतंय.
होय.
शाळेच्या बाबतीत नाही लाड करायचा अजिबात शिकला तर शिकशीला तर टिकशिला असं हाय आता आताच कलयुग हाय. पाठिमाग राहून कोण चालना झालंय.
हॅलो ते टाइम हे झालंय कट करतो, आणि लावतो आणि
हा हा चालतंय. होय ओ